हॅलो
हॅलो
हा ताई बोला
सतय
बरी आहे तुम्ही कशा
हा मी मी पण वस्तय ते पण छान आहे बसते
काय चालले
काही नाहीच आपलं चालू आहे काम आपलं
हा आता होईल
हो का?
हम्म, नाही झाला अजून.
हो, जर पाऊस वगैरे आहे का?
नाही ना काही नाही पाऊस नाही, काही नाही. कडक कोण हाय गरम होतय. तरी थोडी तीव्रता कमी झालीये. जरा गेल्या आठवड्यात थोडस टेम्परेचर हायच होतं. आ तर थोडं कमी आहे. म्हणजे गरम होतय पण इतकं नाही जितकं एक, आठ द दहा दिवसापूर्वी होत होत. म्हणजे गेल्या आठवड्यात अस हा.
आमच्याकडे पण आज सकाळी थोडासाच आमच्याकडे प्रास झाला थोडासा सकाळी पाऊस आम्हाला वाटला तर बरं झालं पावसाला सुरुवात झाली. दहा मिनटंच पडला. पंधरा मिनिट आणि परत झालं हा परत कस कडक
आभाळ वगैरे गच्च भरून नाही आल ना अजून, अस म्हणजे अस वा वातावरण नाहीये फक्त ते थोडस अस पडतं आमच्याकडे पण सकाळी पाच, दहा मिन ट आधा पाऊस. म्हणजे असं थोडसच बाकी परत कडक ऊन. पडलाय छान असं.
हम्. आमच्याकडे पण तसंच झालं आज.
त्यामुळे कसं आहे म्हणजे खूपच गरम असं झा होतय ना त्यांना. हे अस काय काम? हा मग. काही काम करायची पण इच्छा होत नाहीेये. इतक्या गरमीने गॅस म्हणजे स्वयंपाकासा ठी वगैरे पण असं वाटते की नको बाबा.
स्वयंपाक करताना तर पूर्ण भिजयलाच हो
हा पूर्ण भिजयला होते म्हणजे भिजतोयच पूर्ण मग अ स परत आंघोळच करावी लागते इतकं गरम
हो ना हो स्वयंपाक करताना खुपच गरम होऊन जातंय. बाकी काय म्हणताय गावाला वगैरे गेलेले का नाही सुट्टी
हो उन्हाळायच्या सुट्टीमध्ये जाऊन येतो गावी जरा. उन्हाळी कामं करायचे असतात हा. यात्रा असतात हा. पापड किंवा मसाला, मसाला आपला वर्षभराचा आपला. करायचा. कुरडया करायच्या अ
यात्रा पण असते का?
यात्रा असतात ह गावी उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे यात्रा असतात. हम्म.
तुम्ही सिटीमध्ये राहता ना?
हो आम्ही सिटी मध्ये राहतो.
हा, हा, ह.
चालेल बाकी काय म्हणता अजून काय काय करता दिवसभर घरी तुम्ही?
काही नाही हेच करायचं आपलं सकाळचं आवरायच उठायचं आवरायचं टिफिन बनवायचे मुला ग गा अस ऑफिस ला मिस्टर आव जातात ऑफिसला. त्यांचे टिफिन बनवायचे आणि म आ सगळं घर सावरायचं आपलं म काय संध्याकाळी हा... थोडसं हे आता काम आलंय त हे काम बघायचं. संध्याकाळी परत भाजी वगरे घेऊन जायचं. साफ करायचं. परत चालू आपलं संध्याकाळचं. रुटीन.. तयारे बसा. तुमच्याकडे कसं असतं दिवस?
आमच्याकडे मात्र सगळे जॉ जॉबवाले आहेत वर्क फ्रॉम होम हाहे. त्यामुळे एवढी सकाळची घाई नसते. निवांत असतं आमचं सकाळचं.
अच्छा.. आमच्याकडे कसं सकाळी जातात ऑफिसात. तर सकाळची घाईच असते थोडी. हे लोकं म्हणजे हे लोकं जाईपर्यंत. म हे लोकं गेले की म निवांत ए. मग कधी आप आपलं आरामशीर करायचं काम. हा... हा.. हा असं. असं कामं आपले आटपुण पटकन आता हे ह्याचं ए तर ते म ते हे काम करायचं असं.
बाकी तुम्ही काय करता आणखीन?
काही नाही. मी पण घरीच असते. सिलाई काम वगरे करते थोडं. शिलाई शिलाई क? हो. हो.
काहीतरी असलं पाहिजेल ना वेळ
हो. हो. कधी पुस्तकं वाचत बसते, कधी शिलाई काम करते. मोबाईल वर पिक्चर वगरे बघत बसते काहीतरी. टाइमपास आपला, हो.. हो तेच ना. परत संध्याकाळ परत संध्याकाळची तयारी
तयारी करत
हम.
किती दिवस होता गावी म गेल्यानंतर?
आम्ही होतो की म्हजे नाही. पण तीन आठवडे तरी असेल. तीन आठवडे किंवा एक महिना
मचं गावाला घर वगरे आहे का?
हो.. गावी घर आहे.
शेती?
शेती आहे, पण तितकीशी नाहीये म्हणजे असं पावसाच्या जीवावरती, असं पाणी नाहीये तिला. त्यामुळे मंग काय आता मंबईला असल्यामुळे मग काय म्हणजे आस दुसऱ्यांना द्यायला दा म्हणजे करायला सांगतो.
होय. हा हा.
कारण काय, आता आम्हाला शक्य होत नाही ते.
हम् हम् बरोबर आए. आमचं तर सगळे मुंबईलाच आहे. गावच नाहीये आम्हाला. माएरे हां. माहेर, माहेर त आहे. म तिथं नाही जास्त जात आई वडील नाही येत ना आता.
म्हणजे गाव, माहेर गावी आहे की शहरातच ए?
गावाला ए माहेर.
अच्छा. हम्म्.
अ विश्रांचा आहे का? हा. त्यांचं आहे गाव पण तिकडे काय नाहीये एवढं काय नाय थोडीशी जागा आहे. काय कोण बांधत पण नाही घर. हम. हम्म नाही जात, फक्त देवदेव वगैरे करायला जातो आम्ही.
अच्छा. म्हणजे वर्षातून असं एकदा पाया पडायला वगैरे असं हम्. मग असं जाताय लगेच येताय का? थांबत नाही कुठे?
नाही माहेरी जाते पण एक दोन दिवस थांबते जास्त नाही थांबत माहेरी. तेवढच.
हम्म हम्म हम्. पण गावी जरा बरं वाटतं ना इथे पण एका जागेवरती म्हणजे कंटाळा येतो.
हो पण आता कस आपली मुलं मोठी झाली ना तर मुलं पण नाहीती यायला मागत आता.
हा त्यांना गावी करमतच नाही ना त्यांना आता कसं आपलं इथल रुटिंग चालू असतं ते. त्यांच काम चालू असतात, त्यांची मित्रमंडळी सगळे इथे असतात. त्यामुळे त्यांना कस त्या वेळ जातो त्यांना इकडे गावी करमत नाही. गावी तसं ओळखीच नसतं कोण. असं ह्.
हम् हम.
त्यामुळे त्यांचं म्हणजे हेच करमत नाही त्यांना.
हां.
असं. नाही आम्ही कसं आहे आपलं जातो यात्रेनिमित्त मग मुलं पण त्यांना पण घेऊन जायचं,
हो-हो बरोबर, हां, हां. पाहिजे खर तर, गाव पाहिजे ना खर तर.
हा मग तेच ना गाव हवा पाहिजेच असते. आपल्यालाही म्हणजे दोन दिवस कुठे आपलं थोडासा चेंज तर पाहिजेल ना? असं शहराच राहून राहुन-राहून फिरायला जाऊन जाऊन असं किती फिरायला जातो आपण दोन-चार दिवसाचं प्लॅनिंग. किंवा आठ दिवस, किंवा दहा दिवस. त्याच्यापेक्षा तर जास्त दिवस आपण कुठे थांबु नाही शकत.
गावी कस आपलं घर गेलं की आपल घरी बिंदास मध्ये राहायचं. आठ, पंधरा दिवस जरा चेंज हवा, पाणी सगळं बरं वाटतं मोकळं वातावरण असत, शुद्ध हवा
गावी कोण असतं तुमच्या मग,
माझे दिर जाऊ बाई असतात.
हो का. हो!
ह आमचं अजून एकत्र कुटुंब आहे.
त्यामुळे मुलं येतात, जातात सगळं असं काही नाही.
हम्,
हम्म,
त्याच्यामुळे मग यात्रेने यात्रेत तर खूपच छान वाटतं म्हणजे सगळेच असतात. घरातले कुटुंब सगळे मुलं वगैरे तर छान वाटतं. तेवढ दोन चार दिवस ह,
पाहुणे वगैरे येतात.
हा पाहुणे येत त्यात मुळ मुलं बाळ पण एकत्र सगळे असतात जाऊ बाईंची आमची सगळे मुलं एकत्र असतात.
म्हणजे कामानिमित्त असतात पण बिचारे म्हणजे दोन चार दिवस येतात ना सुट्टी काढून
हो हो बरंय ना.
हा. आणि सगळे आपले पाहुणे पण भेटतात. घरातले सगळे हा हा. असे भेटतात सगळे हा तेवढं भेटणं होतं ना त्या निमित्ताने हम्म.
बाकी काय म्हणतात रेसिपी वगैरे करताात कुठली वेगळं काय करता तुम्ही
हा हा वेगळं कधीतरी काय वाटलं तर करायचं जरा असं काय वाटलं तर वेगळं काहीतरी करायचं. मुलांच्या जास्तीत जास्त पोटात भाज्या कश्या जातील हे डोकं लावून जरा बघायचं कारण काय आवडीने ही भाजी नको ती आवडत नाही ते आवडत नाही मग तिला काहीतरी असं करायचं जरा व व्हरायटी मग ते खातात बरोबर. तसं कराव लागतं
हम्म बरोबर.
तुमच्याकडे काय गीस खातात सगळ्या खाल्ल्या जातात.
नाही मुलं नाहीत खात सगळ्या भाज्या त्यांच्यामुळे आम्हाला पण खायला खायला भेटतत नाही आपल्याला पण. कारण ते मुलं जे खातात मुलं जे खातात तेच बनवाव लागत ना मग ते दुसऱ्या भाजी काही काही खात नाही शेपू खात नाही भेंडी खात नाही
हा मग तेच ना मग जरा वेगळ्या पद्धतीने बनवलं क खाऊन देतात अस
हम्म शेप म्हणजे शेपूची भाजी अशी सुकी बनवता ना लसून मिरची टाकून अस मग कधीतरी आपण गरगट करतो ना तशी पण छान लागते. आ मग त्याचा स्मेल पण येत नाही जास्त हा अशी पण केली ना तरी पण छान लागते म हा
बघील मी तशी करून एक
हा करून बघा म्हणजे अशी शिजवली ना आपण अ ह्याची कर्गटी कशी करतो आपले ह पालक ची किंवा हरभऱ्याची भाजी माहितीय सुकी भाजी सुकी पानं असतात बलं हा मग त्याची कशी घरगट तशा त्या पद्धतीने करायची शिजवून घेऊन अशी ते पालक कशी श शिजवून घेतो. तशी ती पण मुगाची डाळ वगैरे टाकून शिजवायची आणि थोडीशी गरग सारख पठ वगैरे लावून करायची वेग वेगळी चवी येत वेगळी लागते. हा असं करायचं काहीतरी काहीतरी करायचं जुगाड जुगाड करत राहायचं म्हणजे मग त्यांच्या पोटात खाल्ले जातात ना भाजी त्या आता कशी उन्हाळ्यामध्ये ती थंड भाजी आहे तर ती खा खावी ना ह्या दिवसांमध्ये
हो.
पो उन्हाळ्यात अशा थंड पदार्थ खाल्ले जातात.
हो होय.
हम्म.
चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद थँक्यू बोलून खूप छान वाटलं थॅन्क यू स
थँक यू.